हां काय करायलेस
आवरलं?
चालू हाय तुझ
आवरल बाई ना आता तेच म्हटलं काय कराल्यास म्हणलं
मला जरा व्हेज बिर्याणीची रेसिपी पाहिजे होती ग
हम
म्हणून फोन केलता हां कस कस करत्यात बघुन
हम
ह
भाज्या घ्यायच्या सगळ्या ढब्बू, गाजर, बटाटा, फ्लॉवर, बिन्स आणि वट वाटाणे हिरवे
हा हा
तांदूळ बिर्याणीचा कोणता पण चालतोय
हा म्हणजे मोठा लांबडा
हूं बिर्याणी राईस
हा
अं दही घ्यायचं त्याच्यात आपलं मिरची पावडर
हा साधी
हम्म
हा
बिना मसाल्याची नुसती मिरची पावडर
हा म्हणजे बुक्का फक्त असतोय तो
हा
हा
दह्यात ते बुकाम घ्यायचा त्याच्यात मीठ घालायचं आपल्याला जेवढं लागतंय तेवढं आणि हळद आणि धने प पावडर आणि बिर्याणी मसाला
हूं हूं
आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं दह्यात
मॅरीनेट करायचं काय?
सगळे मसाले ते मिक्स करून घ्यायचे दह्यात त्याच्यानंतर मग भाज्या सगळ्या कट करून घ्यायच्या लांबड्या लांबड्या ढब्बू गाजर ते लामडं लामड स्लाईस करून घ्यायच्या त्याच्या बटाट्याच्या आणि ते सगळं मग धुऊन त्याच्यात ॲड करून ठेवायचं तास भर
हम हा तासभर ठेवायचं
होय तासभर ते मॅरिन नेट व्हायला ठेवायच त्याच्यानंतर अम् तांदूळ एक अर्धा तास धुवन चांगला दोन चार वेळा
हा.. एक किलो तांदळाला काय? भाज्या कितीला म्हणजे केवड्या केवढ्या घ्यायच्या काय
फ्लॉवर चालतोय एक दोनशे अडीचशे ग्रॅम
हा
बाकीच थोडं थोडं आपल्या अंदाजानुसार घ्यायचं बटाटे क मडियम साईजचे असले तर दोन तीन घ्यायचे ढबू चार पाच दही त्याला पाव किलोपर्यंत
हा
बाकी मग बुक्का वगैरे सगळं आपल्या अंदाजानुसार टाकायचं एक एक चमचा हळद एक पाव चमचा मीठ आपल्या अंदाजानं बाकी धने धणेपुड एक चमचा
हम्
गरम मसाला एक दोन चमचे टाकायचा
हा
मग नंतर एक तासभर ते मॅरिनेशन झाले की
हा
तेल गरम करून घ्यायचं त्याच्यात कांदा तळून घ्यायचा तो पण मॅरिनेशन ला त्याच्यात टाकायचा नंतर
हा
आणि थोडा तळलेला कांदा साईडला ठेवायचा नंतर आपल्याला हे करायला बिर्याणीचे ते ह्याच्यासाठी डेकोरेशन
हा डेकोरेशन साठी व्हय बर
तर मॅरिनेशनला हे पण घालायच पुदीना आणि कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून टाकायची पुदीना काय हातानच तोडून घालायचा चिरायचा नाय काळा पडतोय. आणि तेची शिजव ते मग
हा
तयार करताना भांड्यात एका तेल घ्यायच एक दोन चमचे त्याच्यात कांदा कांदे दोन, टोमॅटो दोन कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा.
हा-
आणि नंतर मग टोमॅटो टाकायचा बारीक चिरलेला
हा
टोमॅटोच पूर्ण अस हे व्हायला पाहिजेल प्युरी.
पिवरी तेलात हा हा जे जास्त शिजवायच.
हम पूर्ण अस विरगळल्यासारख व्हायला थोड मिठ टाकून शिजवायचा. म्हणजे होत. होतय बारीक हं त्याच्यानंतर मग अ आपण मॅरिनेशनला टाकलेले सगळे मसाले टाकायचे. हळद, मीठ का धनेपूड बिर्याणी मसाला कोथिंबीर आणि पुदिना ते त्यात टाकून थोडं दोन, तीन मिनिटं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग सगळ्या मॅरिनेशन केलेल्या भा--होय. त्याच्यात आणि टाकायचं थो ते मसाले मॅरिनेशनला वापरलात तेच सगळे मसाले त्याच्यात टाकायचे.
हा हा ह म्हणजे थोडं-थोडं कमीच अ म्हणजे कमी घालायला लागणार भाज्यात नि घालतान कारण मग दोन्ही घातलं तर जास्त अता होणार नाही. हा हा तेच
थोडं-थोडं इकडं टाकायचं म फोडनीच्या वेळी त्याच्यात मग नंत तर भाज्या शिजवून घ्यायच्या.
हा हा म्हणजे पूर्ण शिजवायच्या आधी
पूर्ण नाही एक ऐंशी, नव्वद टक्क्यापर्यंत शिजवायच्या.
हा हा
पूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीत. त्याच्यानंतर मग भिजवत ठेवलेलं तांदूळ पण शिजवून घ्यायच त्याला शिजवत त्यांना पाणी ठेवायचं. गॅसवर डबल पाणी जास्त पाणी घालायचं
हा ह
त्याच्यात अ जरा तेल नाही तर तूप टाकायचं. मीठ जास्त टाकायचं. आणि त्याच्यात खडे मसाले टाकायचे. जिरा लवंग तमालपत्री दाल की नि मसाला वेलदोडा हम्म पाण्यात सगळं टाकायचं म्हणजे त्याची चव करू दया त्याच्यात त्याच्यानंतर मग भिजवलेला तांदूळ टाकून मीडियम गॅस वरच ते उकळून घ्यायचा तांदूळ पण ऐंशी टक्क्यापर्यंत त्यांना असा शिजवायचा
हा हं
दोन्ही तेवढं शिजलं कि मग त्यात शिजलेला भात एका वेगळ्या ह्याच्यात काढून घ्यायचा पसरट भांड्यात परात नाही तर कशात तरी त्या अशा भा ह्याच्यात काढून घ्यायचा हम्म पाणी काढून टाकायचं त्यातलं
हा
सेपरेट तसा घ्यायचा
हम्म हम्म ते जास्त शिजल्यानंतर गिर होणार अस
हम्म नाही तेल तेल टाकल्यावर सुट्ट तो मोकळाच होतोय. म्हणून तेल टाकायचं त्याच्यात जरा
तेल
तसा मोकळा मोकळा साईडला काढून घ्यायचा नंतर मो एखाद एखादं पातेलं घेऊन त्याच्यात मग खाली भाजीचा थर लावायचा. वरती शिजवून घेत आपल्याला भात टाकायचा त्याच्यावर मग त थोडी कोथिंबीर पुदिन्याचे पानं आणि ठेवलेलं आप आपण तळून ठेवलेला कांदा आणि वर ती आपल्याला आवडत असलं तर काजू तळून तेवढे लावायचे.
मिक्स करायच नाय काय ते भाज जिनी तांदूळ भातयी उकडल नाही का फक्त थर लावायच हा ह ह कलर वगैरे कस घालायचं झालंतर
ते केसरं अ केसर भिजवत टाकायच
हा
त्याच पाणी थोड करून मग वताय तो वरण
हा हं
केशरी कलर येतोय.
हा तेच म्हणजे ब बिर्याणी मध्ये असतोय न केसरी हिरवा कलर नाही काय? म्हणजे चांगल नसतय आपल्यासाठी
हूं फूड कलरपेक्षा केसर भिजवायच केसरच दुधात भिजवायच नाही तर पाण्यात ते वतयाच वरणं थोडस पाणी दोन चमचे एतोय कलर त्याचा केशरी त्याच्यानंतर आपल्याला आवडत असल तर वरणात तूप घालायच
हा
आणि ते थोडा वेळ दम करून घ्यायच खाली तवा ठेवायचा डायरेक्ट गॅसवर ठेवायचा नाय. तवा गरम करायचा आणि त्याच्यावर ते भांड ठेवायच डायरेक्ट गॅसवर ठेवल की खाली अं लागतय न
हा होय. करपनार बरोबरय
त्याच्यामुळे पहिला तवात तेन ठेवायच जाड काहीतरी त्याच्यानंतर भांड ठेवायचं आणि भांड्या त्या झाकणावर एखाद वज्ज काय तर ठेवायच. म्हणजे वाप आत आतल्या आत राहतेय आणि राहिलेलं आणि पंधरा वीस टक्के असतय ते शिजतय
हा हा
कोरोना हूं
हा मग काढतानाच मग ती भाजी मिक्स केली नसली तर काढतानाच ती एकत्र करता होत्या ना घेतानाच आपण वाढून घ्यायचं झाल्यावरच एकदा तवाच करायची ना
एक साईडनच तेव्हा पण पूर्ण काय मिक्स करायचे नाय साईड न काढत कडत गेलं की होत्या
हा मिक्स होतय काय? हूं हूं तेच म्हणलं म्हणजे केली तर म्हणल म्हणजे मला पण एवढं काय माहिती नाही नाय केवढी केवढी कसं कसं घालायचं म्हणताना म्हटलं विचारेन आणि जर ज्यादा करायचे झाली तर म म्हणजे चुलीवर वगैरे करता त्यावेेळेला आपण इंगळा म्हणजे भांड जर मोठं असलं तर तव्यावर नाही बसलं तर आपल्याला इंगळावर वगैरे ठेवायला चालतय काय?
नाही नाही
नाही काय फक्त तव्यावरच हा हां म्हणजे मोठी भांडी असत्यात नाय नाहीच काय हा हा हूं चालतंय चालतंय हा हा चालतय करून ब
हा
बरं बरं बरं ठेऊ का?
हा